हॅलो हा हाय.
आन माझं कीनई तीत दोन पाच, पाच चअ मधल दोन झाल्यात असं दाख तुझं किती दाखवालय, तीन झाल्यात, काय?
व्हयं आता ये चौथ हाय, अजून एक कुणाला तरी करणार न म पुढ काय पडते बघणार.
आ हा ते हिला करशील क नइ वै वैष्णवी यादवला करशील क नाइ.
होय तुला मागच्या येळी किती रुपय भेटल होत ग ह्याच्या
ह्याच सगळं मिळून मला दोन हजार एकशे पंधरा रुपय काय तरी आलत.
हा हा मला पण दोन हजार, समथिंग काय तरी हूत बाई.
पटापटा येत नाय, कधी नाय, ते एकदा येतंय.
ते काय लग्ल आलं तर. काय म्हणलीस.
ह्याच किती इल काय माहिती?
याचं काय तरी एका कॉल ला ऐशी रुप य ब!
एका कॉलला ऐंशी म्हणजे, आपण पाच कॉल केले
हा!
असं येणार, असं, असं बरं होईल. मला वाटलं सगळ्या कॉल ला मिळून ऐशी शंभर देतील.
नई म्हणजे मला तिथं मी वाचलो क नी त्यात मला कळालं की एका कॉल ऐंशी रुपऐ.
हा हा आणि म आपण असं पण केलं तर चालत की ग, आता घरात एक्स्ट्रा मोबाईल आहे. भावाच आहे न्या. त्यात पण मी अ कार्या ॲप घेतो. आणि ग्रुपला जॉईन होतो. तिथं पण प्रोफाईल टास्क करून, हे परत मी तिकड कर तीय.
हा. तस विचारायला पाहिजे चालतय काय मॅम ला त्या
हा मजे माझ्या भावाचं नाव घालायचं.
हा ते ग्रुपला ऍड तर करून घ्याय पाहिजेत नाही आपल्या काय चालतंय?
अग तिथ ग्रुपवर इन्व्हाइट थ्रू लिंक असतय. ब तिथन लिंक शेअर करून घ्यायची की, मी केलोय की मामाची लिंक आता शेअर
म्हणजे तू ग्रुपला होय चालतय कि मी पण आम च्या वहिणीच करतो कि मग,
ह वहिणीचं नाव घाल तुमच्या
हा.
हा आणि मोबाईल नंबर पण वहिनीचा घाल यू यू पी आय ते नंतर ते कूणाच पण द्यायचं. हिजा
हा हा.
आणि मग आपण आपल्या मोबाईल म ते ग्रुपमध्ये कनी तिथ इन्व्हाइट थ्रू क्यू आर कोड आणि लिंक असतय मग तिथन लिंक शेअर करायची. आणि तिथं जॉईन व्हायचं.
चालतय बग मी पण वहिनिंच करतो मग
चालतय की मग उगचच नकोश फुकट धा धा मिनिटा कॉल साठी ऐंशी रुपये देणार हाय. कस आता घरात बसून काय तरी, काम हाय.
व्हय तेच की, आलं तर आलं ग एक बाई तीन जणांचं केलं एकाच तरी यील की नाही.
व्हय मी माझ्या भावाचा फोन करणार हाय आज संध्याकाळी करतो.
हा हा मी आमच्या वहिनीच करतो मग.
होय चालतय. वहिणीच कशाला घरात जेवढं फोन आहे तेवढं करायचच सगळ्यांची नाव घालायच आणि करायच.
केलं तर एकाच तर पैसे यील सगळ्यांचं तर काय येणार नाहीत.
कस काय सगळ्यांचच येणार ना?
आ का आ ते आता यावेळी काय होतय काय माईत?
त्यांना कुठं माहितय की हे तुमचंच हाय? नाव वेगळं हाय, मोबाईल नंबर वेगळा हाय.
होय सोड. ते पण हाय खरं तेनी किती? किती जण माहित किती जणांना पैसे देणार असं पण हाय नाही गं!
खरं त्यांना काहीतरी प्रॉफिट पण होत असल ना.
काय प्रॉफिट होत असेल मी विचारच कराल तो, काय प्रॉफिट होणार ह्यांना.
अग त्यांची कंपनी असेल कायतरी मोठी वगेरे
हा हा.
काय तरी त्यांना प्रॉफिट मिळाल्याशिवाय त्यांनी पैसे देणार नाहीत आपल्याला फुकट
फुकट कोण देत नाही सोड उगच कायतर मिळाल असणार हाय त्यांना? हम्म.
ये पाच कॉलच्या पुढं आणि पडाय नको ब.
ते आणि सगळ रिसायकल होतय आणि पुन्हा
आणि एकाच नंबरला कॉल करून ठेवलं तर चालत नाय व्हय.
काय मायत? आता काय कमीत आहे. माझा कॉल झाला. आता मला कॉ मला, मला कॉल केलीच क नही आणि परत मलाच कॉल कर, काय आणि बघ हूतय काय ते पूर्ण पाच कॉल दिलत. आपण काय बोलायचं नही. नंतरच्या कॉलला फक्त चालू ठेव मी हा आणि तुझं
हा म्हणजे परत पाच कॉल होतायत, आणि म्हणजे एकाला पण सारख दिल तरी चाल तेय नई हे पण कळतय.
हा!
जर तस असल कनी मग घरात हा.
हा चालतंय. तेच फक्त तुला, सांगायचं की मी, मी तुला कॉल करणार आहे. फक्त हे कर. उचल आणि ठेव माझं मी कट करतो.
हा हा!
असं पण चाल तय
हो असं झालंय, हे झाल्यावर तुला करतो ठेवुया दहा मिनट. आणि पुढं काय येत बघुया.
हा म्हणजे तुझं बघूया काय, होत ते पहिला पाच कॉल, आणि कर म्हटल तर तर मग काय आणि
आणि मग आता म्हणजे, एकालाच केलं तर चाल ते भोवतेक जर बघूयात, आता काय होतेय.
हा!
काला जर चाल असल मग. माझ्या भावालाच मी, लावून ठेवतो धा धा. मग, काय करायचं आता लास्ट.
होय आणि कोण म रिकाम आहे का बोलत बसायला, दहा दहा मिनटं.
तर एवढे तर हे कराय पैसे मी एक कॉल च तर येऊदेत ग एक दोन कॉल च तर येऊदे
हम्म तस येतय सोड
अजून कुणाला पैसे आलं नाहीेत
कोण केलंच नाही आहे बहुतेक आजून
अगं मागच्या वेळी बाई लगेलगे
होय होय माझ तर कनी काहीच इशू येत नव्हता बाई म्हणजे सगळ्यांना
होय माझ पण काय सुद्धा इशू नव्हता ता
लगेच टास्क कम हा टास्क झाल्या झाल्या दोन दिवसात पैसे यायचे मला पण
माझं पण नाही तर मग बाकीच्यांना कनी लय इशू येत होत मॅडम पुढ झाल लय भयानक इशू येत होत माझ एक एकदा सुद्धा अस प्रॉब्लेम आला नाही बाई
आलत
हा हा
खरं मीच बघितल नव्हतो
हे मी काय मी पण काय बघाय नव्हतो बाई आणि हचं नोटिफिकेशनझ ऑफ आहे ना त्यामुळे मध्ये काय नव्हतंच की हे नंतर नोटिफिकेशन आणि तो मधी ग्रुपच्या त्या ग्रुपला पण होतो वाटत मी त्या रिमूव्ह झालो वाटतं बाई आधीच्या ग्रुपला
होय मी पण रिमूव्ह झालोय बहुतेक
त्या कुठल्या तर मॅडम होत्या त्या सोडून गेल्या बघ
हम्म
कुठल्या मॅडम होत्या ग त्या
काय माहिती कुठल्या होत्या त्याचं नाव काय वेगळच होत
हा आता ह्या कोण नवीन आहेत? त्या जाताना सांगून गेलत्या का नाही? छान वाटलं सगळ्यांशी बोलून घे रे
हम्म आणि हच्यानंतर होय ह्याच्यानंतर बहुतेक ने ते हेच टास्क येईल म्हणजे जे शेप्स असतात बग ट्रँगल सर्कल वगैरे
हा हा
त्याच कायतरी येईल टास्क बहुतेक
तुला कसं माहीत?
मी आता प्रोफाईल टास्क म्हणजे नवीन कार्याच ऍप घेतलं ना त्यात सगळं सांगितली त्यांनी म्हणजे पहिला तुम्हाला हे टास्क आल. त अ. सेकेंड वेळेला फो फोन रेक अकॉर्डिंग येईल, पण त्यानंतर मग शेपचं वगेरे येईल मग त्यानी सांगालतीत. सगळ
हा हा. म्हणजे आता यानंतर शेप च येईल.
हम्म.
हम्म हम्म.
पाच पाच हजार रुपये दिवू देत.
हा आमाला बी बर नाई. पैशे दिसून आमी फास्ट काम तरी करतोय, आता मागच्या वेळी कस? आपण एक टास्क करायचं त्याच लगेच पाचशे रुपय यायचं.
हम्म.
म आणि दुसरा टास्क करायला आपण आणि रेडी उत्साहानं जात होतू न करायला. हे लई दिवसमध्ये गॅप पडलाय काय म हेजा अजून काय माहित
हम्म.
आणि येतील काय नाही काय हे पण माहित नाही?
त्या भक्ती भक्तीन केलिया पाच टास्क परत आणि पाच जणांना कॉल करा म्हणून आलय.
हम्म आ.
हम्म बर बघू या काय होतय.
काय झालं तर काय लईच भारी की ग बाई मग
होय.
फोन लावत बसायचं नाही काय नाही. ते काय तर करून कनी ती कायतरी करून ती वरची लाईन तेवढी भरायची बघ, ती दोन पाच दिसालय की नाही ती फक्त पाच पाच यायला पाहिजे.
होय तेच आता माझं येईल आणि जरी परत कनी पाच नंतर आणि करा आल म्हटल. म्हटलं कनी मी माझ्या भावाचच करणार आणि तेच दहा दहा मिनिटं पाच वेळा लावून ठेवणार सपला विषय
व्हय.
तसेच कराय पाहिजे आता
कारण पाच कॉल झाल्यात म्हटल्यावर ते पुढं जायला पाहिजे, ग पुढच आणि काय तरी नवीन टास्क यायला पाहिजे, नाही तर युअर टास्क इज कंप्लिटेड म्हणून यायला पाहिजे.
हा आ.
युवर टास्क तीज कम्प्लीटेड म्हटल की म्हणायचं की बाबा हा चांग ओके मध्ये आहे सगळं आणि जर पुन्हा करा म्हणलं तर मग
टास्क कंप झालं की स्क्रीनशॉट पाठवायच मॅडम पैसे पाठवा
ह एखादा पैसे आलं की नाही जरा समाधान वाटतय ग जरा तर हे होतय अजून तर काय आलं नाहीय हा हे काय हे काय करायलय एक म्हणतय आणि करा म्हणालेय मॅडम हे नको वाट ह आपल्या ते कुणासर पाच पूर्ण होऊन कंप्लिटेड म्हणून आलं की नाही मग काय
ते तुमच्यात परवा लग झाल तेच काय वहिणी तुमची
हा माझ्या सख्या भावाच झालं बघ परवा
सक्या बाबाच लग्न झालं तुझ्या
होय होय
तुम तू लहान आहे
होय मी लहान आहे
मला वाटत म्हणजे तुला लहान भाऊ असं वाटत होतं मला
नाही नाही मला मोठा भाऊ आहे तर झालं लग्नतेच परवा झालं ते मी बारकी हाय
छान दिसालतीस की
झालं बाई शेवटच आता आमच्यात त्यानंतर माझंच आहे
तुझ लग्नाला बोलव
बोलवणार की ग सगळ्यांना बोलवायचं वेद बी परवा रिझल्टच विचारायला फोन केलती
सगळ्यांनी सगळ्यांच्या लग्नाला बोलवायच सगळ्यांनि सगळ्यांच्या लग होय
जायच होय होय ते मात्र खर आहे बाई आता कुठ लग्नात की भेटल तर पण
होय अजून एक दोन तीन वर्ष
आणि कुठं एक चुकून एका कॉलेजला असलो तर असल असं होतंय नाही ते काय नाही सोड ते काय एका कॉलेजला असणं हे लई हय रेअर मध्येच कुठतरी भेटलो तर भेटलं हम्म चालते दहा मिनिटं झाल्यात बघ
हा हा करतो मी तुला हाकट करून ते क्वेशन क्वेशन भरतो आणि फोन करतो तो डायरेक्ट ह्याच्यावरनच
बरं चालतंय मी ऑनच हाय घे हा ठिउ काय हा